हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. ताई आवाज येतोय का तुम्हाला माझा?
हॅलो.
येतोय मला.
बोला ना. हॅलो. हा का? हो आत्ता येतोय.
हा हा हा. बोला बोला. काय म्हणता? ह काही नाही काही नाही. आत्ताच थोडंसा चहा पाणी केला. आणि म्हटलं चला कोणी आहे फ्री बघून घेऊ म्हंटलं. पाच ते सहा मध्ये नाही का? हम्म हा हा तेच ना. काय म्हणता?
आता कास नाही.
हम्म काय विषय घ्यायचा? रोज
काय नाही रोजच्याच गोष्टी. काय चालणारेते रोजचच ऑफिस घर. घरातलं काम.
होय ना होर ना.
त्याच्यात पावसाचा दोन दिवसापासून चाललेला जोर. दोन कसा तीन दिवसापासून पाणी भरलंय सगळीकड. तेच ना पाणी भरलंय सगळीकडे. बसेस
हो ना, सगळीकडे चीपचीप चीपचीप, घरात चीप चीप बाहेर चीपचीप. सगळकडे चिपचिप. नाही का?
स सर्वांन सर्वीकडे पाऊसे ना ओ. सर्वी कडय. एकाच ठिकाणी नाही. त्याच्यात ट्राफिक पण जाम. रस्ताय चे काम चालू येथे. रस्ते खोदून खोलून ठेवले. जिथे यते बघाव तिथे खड्डे. पाऊस पडला कि, ते खड्डेच दिसत नाही कधी कधी.
बरोबरे ना. बरोबरे.
त्याच्यामुळे ते चालूये. काय येण जाणं रोजच. ऑफिसच. घरचं काम, ट्रॅव्हलिंग. सगळंच चालतं.
हो ना. बरोबरे ना. बाकी काय नाही आपल्या रोजच्या काम आता नाही का सा वाजे नंतर आपलं रोटीन. चालू होऊन जातं स्वयंपाकाचं नाही का? हम्म तर का आणि पावसामुळे काढून जात त उसक गसे वगैरे जाम होता थंडीचे नाही म्हटलं तरी.
हा ते पण आहे म्हणा पावसाचं तसच असत.
हम्म पाण्याची प्रॉब्लेम येत नाही म्हटलं तरी पाणी दूषित होऊन जातं थोडं नाही म्हटलं नाही का? आणि काय आजार म्हणजे पावसाळ्यामध्येच जास्त बळवले जाता.
हो हो पाऊस पाऊस ह बारीक जेव्हा म्हणजे जोराचा पाऊस आला तर ठीक आहे सगळे घाण स्वच्छ होऊन जाते. पण मग हा बारीक बारीक पाऊस म्हटल्यावरती हा आजार आणतो. त्याच्या पावसात थोडं भिजलं म्हणजे सर्दी होते अ आजार येतात ताप येतो. विकनेस येतो, सगळंच येतो त्याच्यात.
तेच तर काय का पाण्याची काळजी घेतली पाहिजे बा असं मेन म्हणजे
पाणी पण पाणी पण खराब येतं पिण्याचं त्याच्यामुळे खरं प्रॉब्लेम जास्त वाढता.
हा जास्त
काही नाही जीवन ड्रॉप भेट पर पाणी उकळून जर पेलना त्रास नाही होत. पाणी उकून प्यायच गाळून घेयचं नाही जमल काही ना घही गडबडीमध्ये तर सरळ मेडिकलमधून जीवन ड्रॉप आणायचं. रोजच्या पाण्यातत टाकायचा प्यायच्या. त्या म आपल्या स्वस्तचे काळजी कोण घेणार आपणच येणार दुसर कोण घेणार आहे?
नाही ना काळजी तर घ्यावीच लागते ना? काळजी तर घ्यावीच लागते. स्वतःला पण घ्यावी लागते आणि घरातल्यांची पण काळजी घ्यावी लागते.
म आणि घरात बसून असलं तर एक वेळ आपण समजू शकतो पण रोजच ऑफिसला जाणं घरी येणं परत ते बघण नाही जमात आणि रोजच्या रोज आपण सुट्ट्या पण नाही येऊ शकत ना ऑफिसला.
नाही घेऊ शकत.
तशी ठिक आपण समजू शकतोय की सुट्टी घेणं गरजेचं आहे मग तेव्हा घेऊ शकतो पण आता जर रोजचाच पाऊस चाला ल चार महिन्याचा सीझनच असतो पावसाळ्याचा आपण त्याला तर थांबू शकतो कत नाय त्याला आपण म्हटलो की थांब बाबा येऊ नको आपलीच नुकसान आहे कार तर पाणी नसल कि मग ते पाणी नसलं की आपल्यालाच प्रॉब्लेम येतो.
शेवटी ऑफिसमध्येध्ये काम करावंच लागतं बा पाऊस असो नसो.
मग ते सांगते ना. म आपण किती नाही म्हटलं तर
लेडीज ला तर कसं आहे एक घरामध्य ना बाहेर
हो तेच हे. घरामध्ये पण करावं लागतं आणि बाहेर पण करावं लागतं.
तस तर तसं पाहायलागत जबाबदारीच्या ओझ्या खालीच लेडीज असते बॉ नाही का?
लेडीज दोन्ही बाजूने मरते असं म्हट
हं नाही नाही म्हणजे असं मला काही आठवत नाही ब कसं आहे कमीत कमी जेंट्स तरी ब कंटाळा आला तर म्हणतो म्हणजे कमीत कमी बाहेर खाऊ शकता आठ दिवस चार दिवस. पण लेडीजच तसं नाही ना लेडीज ला कामाचा कंट्रोलळ आला तरी.
की बाहेर खातें पणं ती जरं अशी म्हटंली बाहेर खातें ती स्वंतःचं बाहेर खांय. पणं मगं घरंच्यांसाठी करावंच लागतं.
हो नां मगं घरचे ते म्हणजे तयार व्हांयला पाहिजे नां ती बाहेर खांयला खाण्यांसाठी म्हणजे ती त्यां जबांबदारीच्यां ओज्यांखाली ती नाहीं खाऊं शकतं बाहेर कायं आणि घरंचे माणसं खाऊं शकतं कारणं त्यांना माहिती आपणं जरी बाहेर खाल्लं तरी आपली बायको करूंन खाऊं घालूं शकते बाकीच्यांना त्यामुळें आपलां प्रॉब्लेम सॉल्व जातो नाहीं कां. पणं बाईला मात्रं तसं ने नं करावं लागतं. कायं हं नाहीं कां म्हणजे.
बाईला म्हणजे तिचं जे लिहिलेलं आहे नां ते तिलां करावंच लागतं कि ती तुम्हीं म्हणतं. किती कांहीं.
आणि स्त्रीचं जीवंन कसं आहे स्त्रीचं जीवंन कसं आहे बघां तुम्हीं. आईवडिलांच्या घरी लहांनचं मोठं व्हांयचं. लग्नं ठरतं लग्नं झाल्यानंतर सगळं सोडूंन इकडें यायचं नवीन नाती जोडांयची सगळीं. नाहीं कां.
हम्मं.
नांती जोडं त्यांनां पणं म्हणजे. सगळ्यांचं गोष्टीकं स्वीकांराव्यां लागतांत नाहीं कां.
म्हणजे प्रत्येक गोष्टी गोष्टींत लेडीज लां तडजोड करांवी लागते.
करांवीस लागते. ते म्हणजे कसं सासरी पणं कसं एक. सगळं स्वंभाव म्हणजे मॅच होतों नाहीं नाहीं कां प्लस मायनसं रा. तरी ते अऍक्सेप्ट करावं लागतं नाहीं कां. हम्मं म्हणजे संसार चालवांयचा. असेल तरं शेवटी त्यां स्त्रीलांच तडजोड करांवी लागते.
करायचं लागते असं ते थोडी नां म्हणजे एक वेळं पुरुंष तरी अडूंन बसं तो. ते एखाद्यां गोष्टीलां पणं स्त्रीलां तसं करतं नाहीं नां येतं की. तडजोड करण्यांपासून आहे म्हणजे ती जरं. की नाहीं मी हे नाहीं करणारं किंवा मी ते नाहीं करणारं शेवटी. तिचं ते कार्यक्रम बनवलेलं असतं की थोडां आणि ती स्वंतःचं बोलते की नाहीं बाबां आपल्यांला. हे करायचं लागेल आपणं हे नाहीं. केलं तरं मगं आपलेच म्हणजे जवळंचे जे असतं म्हणजे. आपले फॅमिली मेंबर आपले मुलं आपलां नवरां आपली सासूस.
कारणं यांच्या मागे कायं म्हणलं तरं तिलां. च्यां जबांबदारीची जाणीव असते म्हणूंन ती तयार होते.
तेचं सांगते नां पणं प्रत्येक वेळेस तिलांच जबांबदारीची जाणीव ठेवावं लागते हे मलां.
हो नां मगं तेचं तरं त्यांच्यामुळे म्हणजे स्त्रीचं जीवन हे जबांबदारीच्या ओजा. खालीचं वाढलेलं आहे असंच नाहीं कां. ती अशी फ्री माइंड कुंठेचं राहूं शकतं नाहीं आहे.
खरं आहे ते ती म्हणजे. फ्री माइंड ठीक आहे तिलां फ्रीडम देतं आहे प्रत्येक गोष्टीचं किंवा. आंजकांल कायं म्हणतं की स्त्रीला हे फ्रीडम आहे ती तिचां जॉब करूं शकते किंवा ती तिचं तिचं बघूं शकते किंवा तिचं तिचं राहूं शकते.
ती जॉब जरी करते तरी ती असं तरं नाहीं करतं नां सगळं असं म्हणजे पगांर ती तिच्यांच अकाउंटला टाकते. ते पांच पैसेे बी घरांत देतं नाहीं असं थोडी राहतं -
नाही नाही म्हणजे म्हणतात की स्त्री ला फ्रीडम आहे. पण कोणत्या वेहिने स्रीला फ्रीडम आहे हा म तेच मला म्हणायचंय. म त ती फ्रीडम म्हण हा मान्य आहे तिला तिचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तिला सगळ्या गोष्टी उभ करण्याचा आधिक आहे पण शेवटी जबाबदारीच्या ओज्याखाली ती दाबली जाते ना हो..
ह म्हणजे ऍटोमॅटिक तीच नाही म्हणते. काही गोष्टी तिच्या मनाविरुद्ध म्हणजे मनात असून सुद्धा ती स्वतःच मन मारून करते काही गोष्टी जबाबदारीच्या ओढ्यामध्ये. अशी पण परिस्थिती लेडीजची असते. पण परमेश्ववरांनी तिला ताकद दिलेली असते तेवढी काय सहन करण्याची. तेवढा एक चांगला प्लस पॉईंट आहे स्त्रीला.
म्हणजे अ काय म्हणता ना वुमन्स मध्ये सगळ्यात जास्त अ जो प्राणी न म्हणत वै आपण काय मानवी प्राणी- त्यांच्यामध्ये जर सगळ्यात जास्त सहनशीलता असेल ना तर ती लेडीज मध्येच असते.
म्हणूनच तर तिला मग म्हणता ना आई जगदंबा आई मरवान्या आ हे अस काहीतरी म्हणतात आं नाही का अस ह-
म्हणजे ती तिच्या सणशक्तीच्या पलीकडे जर गेलं ना तर ती दुर्गे चा अवतार घेते जगदंबेचा अवतार घेते अस म्हणजे जोपर्यंत ती सहनशील करते ना तोपर्यंत तिचा तिच्याशी तुम्ही प्रेमाने वागा एकदा का तुम्ही तिने तिची लिमिट तुम्ही तिची लिमिट जर क्रॉस करण्याचा प्रयत्न केला तिच्या सहशीलतेची परीक्षा घेण्याचा प्रयत्न प्रयत्न केला किती ती मग तिच्या अवतारात उतरते. आणि मग ती म्हणजे तिचा अवतार दाखवते.
परमेश्वरान तिला आहे ना ती एक म्हणजे प्लस पॉईंट फार भारी दिलेला आहे तर तिच्यामध्ये ये ना सहनशक्ती असते. सहन करण्याची ताकद असते. आणि मनाचा संयम असतो म्हणजे बरच काही ती समजवत असते काय- अअशे क्वचित असतात का ज्या मुली म्हणजे नाही सम करू शकत आणि मग त्यांचे संसार पण सक्सेस नाही होत ना मग कारण ज्यांच्यामध्ये सहनशिलताच नसते ना तर त्यांचे संसार पण सक्सेस नाही होत बघा तुम्ही.
नाही पण किती म्हटलं ना किती म्हणजे सहनशील नसला ना तरी व्यक्ती असत सहनशील. हा मान्य आहे की अ प्रत्येक स्त्री मध्ये सहनशीलते ची पावर आहे ना कमी जास्त असते. कारण त्यांच्या अ काय म्हणता ना पालन पोषणामध्ये- जशी वा वाढवलेलं असतं ना त्यांना तशा प्रकारे ते घडता म्हणजे कसं म्हणाल की एखाद्या
लाडाकोडाच्या असता काही मुली आणि त्या मुली मग कस आहे ऍडजस्ट व्हायला थोडासा प्रॉब्लेम असतो त्यांना नाही म्हटलं तरी
हा मग मला तेच म्हणायचंय की करता ऍडजस्ट पण एखाद्या घरी मुलगी नसते.
असताना तर ते वातावरण आणि इकडचं वातावरण मॅच नाही होत.
आणि त्या मॅच करून घ्यायला पण रेडी नसता असं असत आणि ज्या मॅच- करून घेता ना म्हणजे प्रत्येक गोष्ट नाही काय ना त्या करू शकताय असं.
हा आता हे आता सर्वसामान्य कुटुंबातली जेव्हा मुलगी येते ना आपली- तर ती बघा सगळ्या ठिकाणी बिचारी- ममच राहते म्हणजे ती सहनच करत असते कारण तिला माहिती असतात. काही प्रतिकार करून काय होणार नाही शेवटी आपल्याला इथेच नांदायचे काही जरी झालं तरी. नाही का म्हणजे तिच्या मनाची पक्की तयारी असते काही जरी झालं तर आपल्याला इथेच नांदायचंय काही